हॅलो.
हॅलो हॅलो.
हा बोला.
काय चालू ए?
काही नाही बा... आराम चालू हाय.
हो आता दुपारच्या वेळेस ना आरामच असतो.
हम्म.
मग सकाळी आणि संध्याकाळी कामं असतात.
हो. तुमचं काय चालू आहे आराम?
हो आमच पण आरामच आहे.
हा ना.
कार्या ऍप मध्ये आलो आपण त मैत्री झाली आपली.
हो हो. तसं आपण एक दुसऱ्यांना ओळखत पन नाहीं.
ते तर मग आपण थोडी ना ओळखत असतो एक एकीमेकींना.. ह.. ओळखही नव्हती आणि बोलणं पण नव्हतं. कार्या ॲपमुळे पण आपल्याला खूप चांगलं चांगली संधी भेटली. की एकीमेकींना ओळख खा बोला त्यांना तुमच्या गोष्टी शेअर करा. आहे ना नाही.
नाही नाही नाही आप एवढा टाइमच कुठं असतो? आपल्याला ह् आता हा टाइम काढणं चालू ए..
हो टाइमाचा टाइम काढणं चालू आहे मैत्रिणीशी गप् गप्पा मारणं चालू आहेत.
हो हो.
रिकामा ऑडिओ तुमच्या गोष्टी मला सांगा माझ्या गोष्टी तुम्ही ऐका ते शेअरिंग चालू आहे.
हो हो शेअरिंग चालू आहे आता. हो हो चांगलं आहे नाही तर काय ओलख होते तेवढीच.
तेवढ्यानं ओळख होती आणि कसं मा कसं माझ्या मनात जे असलं ते मी तुम्हाला सांगू शकते. म्हणजे काही काही गोष्टी नवीन आपल्याला शिकायला भेटतात. अ जे आपल्याला माहित नसते तेव्हा ते पण माहिती भेटती.. आहे ना आता काही काही गोष्टी गोष्टी अशा असतात की आपल्याला अजिबातच माहिती नसतात पण ते कसं आपल्याला जर कधी कोणी सांगितलं तर अ असं वाटतं की खरंच काय आपण पण आपल्याला पण शिकायला भेटतं त्यांच्या असं हम्म आता कसं एका मस्त छानशी अ पापडची रेसिपी सांगत होत्या कुरड्याची सांगत होत्या म्हणजे कसं आपल्यालाच शिकायला भेटते ना काही का त्या नवीन वस्तू काही खायची पदार्थ बनवले कधी तर, आप आपल्याला पण माहिती मिळते ना कशाना काय होते म्हणून तर.
बरोबर आहे सर्वच आपल्याला माहिती नसते ना. आपण हा दुसऱ्यां जवळुन समजा तेवढं नॉलेज भेट
नॉलेज मिळते बाकी काय नाही. प चांगला आहे हे जे काढलं ना महिलांसाठी आपल्यासाठी
हो हो चांगलंय. त्याच्यात मला इथं लागल ब
नाही लागल.
चाकू लागला चाकू.
अे
ॲप्पल कापत होता ना हातान हम्म.
आता नातिला तर तसच ग्हेते आपण किती सांगितलं तरी काय कर नाही त्यांना जास्त अशा वाट. ते
ह त्याला म्हटलं ना बाळा मी कापून दे ते नाही हातान कापायला घेतलं त्याना. हम् चाकू लागला मग आता.
काय पण माहित नाही. असच करताय मुलं बाळ आजकालचे.
नंबर लावून दे नाही ना ऐकतच नाहीत.
मोबाईल निघाला त्यामुळं तर आणखीच जा स्त मोबाईल त्याच्याच नादात जास्त असतात लहान असो मोठा असो कोणी असो. मोबाईल मुळ खूप जास्त परिणाम पडला बर न ना मुलांवर.
हो बरोबर आहे नाहीतर काय.
त्यांना जास्त नॉलेज बाहेरच घेत नाही ते मोबाईल मधलं जास्त नॉलेज घेतात.
हा आता सध्या तो मोबाईलच मागत आहे मोबाईल द्या म्हणते मम्मी.
आता आपले आपले टास्क कंप्लीट करायचे राहिलेलं आहे. मग नंतर तू घे कस आता बोलू त्या आम्हाला.
हा ते तसंच आहे ना मग आता ते त्यांनी समज समजत नाही नाही एवढं.
नाही नाही लहान मुलांना लहान मुलांना नाही समजत. तो तर आहे. कितीक सांगितलं आपण त्यांना आदत पडली ना त्याची सवय पडली ना आता. अस असं वाटते की बा मोबाईल दिल्यानंतर समजा शांत राहतय आणि चांगले राहतय. पण मोबाईल मुळ खूप जास्त नुकसानही होते बरं म्हटलं.
नाहीतर काय नुकसान तर होतेच ते आता ऐकतच नाहीत मुलं ते मोबाईल घेतल्याशिवाय.
लहान लहान मुलांना म्हटलं डोळ्याला चष्मा लागलेला आहे म्हटल मोबाईल मुळ बटल
हो नाहीतर काय.
लहान मुलं आपण के जी वन के जी टूचे मुलं बघितले कधी पहिल्या वर्गातले तर त्यांना चष्मा अस तो म्हटलं आता सांगा त्यांचे डोळे कशाान समजा हे खराब झाले असते.
मोबाईल मुळेच मोबाईलच बघतात ना आता मुलं
लहानपणापासूनच समजा मोबाईल अस ते ना मुलांजवळ हम् त्याचा परिणाम खुप वाईट होताय मोबाईल मूळ, पण काही काही गोष्ट चांगल्या - पण आहे मोबाईल मध्ये शिकायसारखं आहेत, त्यामुळे- आ.. हा... नंतर मुलांचं कसं असते ते, ते काय पाहतात त्यांच्या कामापुरतं पाहळतात कार्टून वगैरे-
त्यांनी ते चांगलं काही लावून दिलं ते नाही पाहिजे त्यांना ते का-
नाही- नाही काही धार्मिक लाहून गेलं तर ते अजिबात बघत- नाही आणि काही हं... काही चांगल्या गोष्टी शिकायला सांगितल्या कधी त्याच्यामधल्या तर ते पण पाहत नाही ते- त्यांना काय आवडत त्यांच कार्टून, विडिओ- ह तेच, तेच पाहिजे आजकाल तेच- निघालं... तरी गेल्याय म्हटलं, तर तसच आहे म्हटलं ह... काय काही ठिकाणी तर, असं बघितलंय की मोबाईल असल्याशिवाय जेवण करत नाहीत म्हटलं मुलं, मोबाईल त्यांच्या जवळ पाहिजे पहिले.
हा तर तसच आहे, त्याच्याशिवाय जेवतच नाही ते,
हा... नाही- नाही खूपच वाईट परिणाम होते मट मोबाईल मुळे -
हो, ना,
अ- ह
लाईट पण गेली आमच्याकडची -
ह का आमच्या कड पण गेले लाईट - हा..
हे पावसाच्या लाईट पण खूप जाते.
जाते बापरे आता तरी खूप चांगला आहे म्हटलं, आता खूप कमीच लाईट जाते. जेव्हा मी म्हणजे जेव्हा माझं लगन नवीनच झालं होत, तेव्हा लाईट रात्री दोन- न जातोती म्हणला? उन्हाळ्याच्या वेळेस ना, हा उन्हाळ्याचच नाही. म्हणजे आपल्याला सवय नती ना कस.... कुठ तिकडे म्हणजे कुठ लाईट, जात नव्हती, होत ना पहिले दोन वाजतापासून लाईट जायची तर दिवसच यायची म्हणतात, नऊ वाजता- कत्ता-
हो -ना.
हा... का पूर्ण दोन वाजतापासून लाईट गेली कधी गर्मीच्या आहे ना म्हटलं झोप, लागते काय म्हटल आणि ती उन्हाळ्यातच जायची लो- शेडिंग आहे ना ती उन्हाळ्याच लागायची.
हो- ना.
पावसाळ्यात एवढी लाईट नाही जायची आणि हिवाळ्यात पण नाही जात होती म्हटलं- पण उन्हाळ्यात म्हटलं इतका त्रास होतता, आमच्या घरी त लहान मुलांसाठी- चार्जिंग फॅन आणले, पण आता ते पण किती तास काम करतील, ता- तीन ते चार -चार घंटा म्हणजे तरी समजा सात घंटी लाईट- गेली तर तेण दोन घंटे काम करतात चार्जिंगचे फॅन- ् इतके चालतात का म्हटलं ते पाच -पाच घंटे, एवढं न- चालत होते ना ते पण फेल पडत होते मग ते बंद पडत होते, कधी- कधी खूपच त्रास व्हायचा मला तेव्हा आता इतकं वाटत होतं ना की खूप- चं बापरे म्हटलं दोन वाजता लाईट जाते, दोन वाजता बसून जागी रा- रात राहा लागे म्हटलं.
हा ना.
म्हणजे झोपेची काय गरमी काय नाही आत. एवढी नाही जात आता तर समजा आता थ्री फ्यूज आलेला आहे ना पहिल्यांदा नंतर सिंगल फ्यूजच होता आपल्या हित. कडे तर ह तर मग त्यामुळे कस लाईट लोड शेडिंग जास्त चालू होती.
हा.
हम्म. आता तरी खूप चांगला आहे समजा आता एवढे जात नाही आता थोड्या वेळ गेली कधी तर येत नाही. पण कधी कधी काय होते की पाऊस याच्या अगोदर लाईट जाते. अरे आता पाऊस त येऊ दे.
नाही आधीच बंद करून ठेवता ते.
नाही ना मग आपल्याला खूप प्रॉब्लेम होते ना अशामुळे. लाईट शिवाय दिवसा तरी काही वाटत नाही आपण दिवस समजा गेट उघड ठेवलं. तर थोडस इकडे तिकडे ह होते पण रात्रीच्या वेळेस न गेली कधी तर नाही जमत ना मुलं पण उठू उठू बसतात म्हटलं लाईट नसली कधी तर.
हम्म हम्म. आताही गेलेली आहे खूप वेळची गेली.
हो ना आता लाईटच पण असं झालं मला म्हणतात की ते पण ते पण चार्जिंगचे राहणार आहेत म्हणतात. विचारचे. हो असं ऐकण्यात येलाय पण आता काय माहिती आहे की नाहीय खरं तेथ माहिती नाही. पण म्हणतात की रिचार्ज तर येणार आहे म्हणतात जसं आपण आपल्या मोबाईल मध्ये रिचार्ज मार तो ना करतो तर तस ते त्याच पण राहणार आहे तुम्हाला समजा दिस युनिट झाडाच अस तितकं संपल्यानंतर तुमची लाईट टोमॅटिकच बंद होणार आहे आणखी तुम्ही रिचार्ज करा.
हा कसं सांगा मग आता असं ज झालं तर बास.
खूप टेन्शन मध्ये जावं मग.
नाही तर काय पहिलंच लाईन एक मिनिट जर लाईन गेली तर गमत नाही. कसे वाटते.
आपण नाताने काय म्हणजे प्रत्येक गोष्टीत रिचार्जच नाही म्हटलं प्रत्येक गोष्टीत रिचार्ज येत. काय वाटलं. ज्या वेळेस रिचार्ज करत तेव्हाच अंअ सर्व गोष्टी चालू होतात. आता हे मोबाईलचा एक दिवस आहे म्हटलं शिल्लक घटत नाही म्हटलं एक दिवस निघून गेला की दुसऱ्या दिवशी बंदच पडते सिम कार्ड. तेच.
बरं.
आहे मग ते आता रिचार्जच आणि लाईटच लाईट आता काय तास रहायला लागते की दोन तास लागतात काही माहिती नाही.
हा नाहीता काय माहीत कधी येते.
हो ना पण नाही होत उन्हाळ्याच्यावळेस ना लाईट पाहिजेच म्हटलं. पावसाळ्यात तरी काही वाटतच नाही.
हा ना ते उन्हाळ्यात तर खूपच जाते.
हो उन्हाळ्यात वळेस ना खूप त्रासही होते आणि गर्मी म्हटलो. होते किती वातावरण तापलं होतं यावेळेस बरं मी फोन कट करत हे. अन ठेवते हा.
ओके.